केव्हा गेला होता तिककडे
सकाळीस
हा हां सौ पणंत
हम् सवप विश्वास नाही ज भर जते ना
हा हा ब
म्हटलं मग थांब दोन एक दिवस आता काय
हा अजून काय मनात काम पण चाल नाही झाले
हम्म ना
हो नाही ते उद्या येणारे बालाजीला गेले अटताास
हो का
हम्म
त्याना जोडी कोणी
अ अजूनखे मम्मी म्हणजे पप्पांचाच मित्र वाटत तो
हा नेहमी स्टेटसला पाहिलं म्हणून म्हणते कोणी सोबत असं ओळखलं नाही ते
पप्पांचे मित्राचे आणि ती बाई पण मम्मींची मैत्रिणी
बर काय तू सर्दी झाली का काय
हा अजून म्हणज्याकडडे खास बरच नाही वाटला
दवखन जळच फ
दोनदा जाऊन आली काही नाही आता सर्दी तर राहिली
बाबाईची बाबगीच का
हा तेच करायला लागेल
बाजूच पिठड नाही का
बाजर यचा पेठ
हा तवर टाकायचां आणि दूर झालं का तो दूर नाकात घ्यायचा
हा त्याने पण फरक पडतो ना घ्यायला लागेल खरं
हम्म नाही तर मग व वची व्हिडी बनवायची
हो
सवळ बिड्या फुकायच्या
काय करताय
काय नाही बसली तर द दोन नंबरची बहीण आलेली आहे
हां हां
आजी माौशीून बसलो त्यांना जायचं होतं आज म्हणलं थांबा मी आलीन कुठे चाललं होत नाही आता
ह मग सगळ आल्या भारी वाटत ना
हम् त्या म्ह तुला काल बोल तेव्हा तू काल नाही आली म्हटलं मला जा हा म्हट आणि आजचे दिवस थांबवू द्या जाऊ आपण म्हटे नाही परवा येईल मी आता
हा थांबायचं कारण, परत कसं परत परत येना नाहीत
हा थांबले असते अजून दोन- तीन दिवस म्हणज दादूची शाळा आहे ना ग त्याला सोडून आल्या येत बाबानी किती गर डोक्यावर घेतलं असतं. मला तर आधीच म्हणतो, रविवारी मला शाळेत पाठवीत का सुट्टी देत नाही मला हॅलो आवाज नाहीेते ग तुझा ब्रेक होतोय. ब्रेकच होतय, पहिले जिथे उभी होती तिथेच उभी राहा.
हा
हम हॅलो तुमची रेंज गेली आहे का? हॅलो हॅलो